हा बोल.
काय करताय ग झालं जेवण?
हो
हो का काय जेवली?
कोहळ्याची भाजी, भात, पोहे,
कोहळ्याची भाजी नुसतीच केली होती अशी. म्हणजे फोडींची कि डाळ टाकलीत.
नाही नाही दाळ नाही टाकली चणे नाही नाही टाकली काही नाही आशीस बटाट्या सारखी.
आवडते तशी?
हो बरी लागते आलूसारखी किंवा पपईच्या भाजी
बिलकुल नाही आवडत मला तशी भाजी.
हम्म हम्म
होयच.
आवडते कधी कधी, आता इथं आली तर भरपूर पुरुषाभाज्या खायला लागली मी पहिले नाकच लावायची.
हो मी पण तशीच करायची पण आता. दोन घासका होत नाही पण खायाच लागते भाजी.
होन मग.
असं मी पण डाळ भाजी किली पालकची. आणि पोळी भात लोणचं. लोणचं खाल्लं मी त्यागून दुजूला सांगतो वरण वगैरे असल्यावर चांगलं वाटत हेेघे. बदलून पाहिजे का तुला ह,
बापरे हिला खूप समजायला लागला. मोबाईलचा, जा पुन्हा थोडीशी मोठी झाली ना तर अजिबात ऐकणार नाही
नाय म्हणून मी तिला दिवसभर अजिबात नाय लावून देत तिला.
हम्म
मग ऐक अ ना ऐकत नाही अ ग अशी म्हणजे मग जिद्द करते ना.
हम्म
त्याच्यामुळे देत नाही तिला आणि जे आवडलं नाही ना ते बदलवून दे म्हणून मोबाईल जवळ आणते अन दे म्हणते बदलून.
हं.
असं म्हणते. नाही तर माऊच्या मोबाईल मध्ये जे लागतय ना माऊ माऊ- माऊ अशी करते.
हम्म.
म्हणजे वरच्या ताईच्या मोबाईल मध्ये जे लागतंय, ते लावून दे बा असं. अशी गोष्ट हे.
कधी-कधी घेऊन जाते ना ताई खेळायला.
ह्म.
असं कधी खाली आल्या अन् माझी अंघोळ व्हायची असं त्यांना दिसलं की म्हणते ताई तुम्ही आंघोळ करा मी हिला दहा मिनिट जाते घेऊन.
हम्.
आंघोळ करेपर्यंत मग आणून देते आंघोळ झाल्यावर.
ह्म.
इचक मामा आहे तर ठेवल नसन पाहत ना लोक जास्त.
म कसं ठेवलं ग. हे एका जागेवर नाय राहत. पायऱ्या वरूनच उतरल, इथूनच उडी मारल, तिथूनच जाईल. आणि कसं त्यांनी पण आत्ताच लग्न झालं, दीडच महिना झाला.
हम्म.
त्याच्या मुळे वस्तू कसं असं म्हणजे एकावर एक व्यवस्थित एका कोपऱ्यात असं ठेवलेलं असतं ना.
हं हं.
एक वस्तू नाय जागेवर ठेवत. नेलपॉलिशच घेईल, मेहंदीच घेईल. क्लिपाच घेईल टकली हे तरी आपल्या टकल्यावरच लावल.
हम्म.
असं लक्ष नसलं, अन तोंडात घातलं तर?
हो पण तिला समजतय ना ही पिन टकल्यावरच लावायची म्हणून.
असं पटकनी नाही करत पण जी वस्तू जिथं लावायची तिला कळते. क्लच पण डोक्यावरच फिरवते पहिले असं. आता तिच्या आत्यानी आणले होते बाजूबंद हातात घालायचे, ते तिच्या पायात घालून दिले. हं हं. पण काढून ठेवा लागेल ते थोडे कडक हे ना.
हा-हा.
हातात होत नाय ते बाजूबंद अजून.
मोठे होते.
हो, मोठे नाय छोटे होते.
हो का?
हम्म. ठेवायला म्हते. असं. बाबाच्या पोटावर बसून तोंडाला मोबाईल लावला, वाकून मिटू-मिटू पाहते. हम.
पोटावर बसले.
पोटावर बसलीये.
तोंडाला चिपकवला मोबाईल तिकडे.
हो आणि छातीवर वाकून मोबाईल बघत हाय.
हो का डोळ्याच्या किती जवळ असन गं.
हो ना, गं मग. आणि मस्त मान हलवत जाते, डान्स करत जाते आपली. खूपच बदमाश हाय गं ताई हे. ही टकली आत त्यात तर काय करायला लागली ही. लोड घेते. लोड ठेवते बाबाच्या डोक्यावरून, एक पाय लोड वर ठेवून वर चडते. म. नाय तर सरळ लोमकाळी लागते, कशावरूनही वर आणि वरच्या वस्तू खाली वडून घेते. आणि काहीच नाही ओढायचं जमलं तर बेडशीट ओढून घेते, म्हणजे सगळच आपोआप खाली येतं.
हहहहहह.
मेहनत न करता म. चकपणा अस कस समजते, तिला खूपच म्हणजे हे.
आगं टीव्ही घेतो म्हणून म्हणाले होते ना, घेतला नाही.
हो घ्यायचा हाय ना टीव्ही पण आम्हाला, कधी घेता ओ टीव्ही. हो. बजेट नाय जमलं ना आमचं. बजेट बजेट म्हणजे, तीन चार हजार डाऊन. पेमेंट करा लागते गाडी हे घेता येते, परवाच्या दिवशी आई बाबा आले. आणि बोनसच काय करणार आहे म्हणे, टीव्हीच घ घेऊन टाका म्हणे तवाच. आसं आपलं. मग पुन्हा बोनस काय केलं विचारलं. त्यांच्या पहिले हे करतो आम्ही, आणि बोनसच्याच याने घेतल म्हणून सांगणार.
आगं ह्यांत.
पाहिजे दसरा दिवाळी.
हो वेळाय, दोन-तीन महिने.
दसऱ्याला हो गणपती झाल्यावरच ना. हम् घेतो.
गणपती म्हटलं तरी, सप्टेंबर महिन्याम ते गं आहे हे गणपती हो, लाईटही खूप जाते बाबा.
खूप बस लाईट जाते घेऊनही का करायचं सांग बरं, रूम बदलायचं बघताव पहिले. रूम बदलल्यावरच घेऊ कारण, स्टॅबिलायझर नसला का ती टी. व्ही उडून जाते.
हो.
आणि तर सारखंच वन फीज वरच लाईट राहील लाईट. तेच नाही राही ना असच चालू राहते, असं होत. अच्छा म्हणून तू कोहळ्याची भाजी कशी करते.
कोहळ्याची भाजी का ते, मागची साल काढून टाकते. फोडी कापून घेते आणि, लसण जिरं खोबरं टाकून मग. फोडनी देते आणि वाफेवर शिजवते.
अच्छा पानी नाही टाकत अजिबात.
अजिबात नाही आणि च चणे किंवा चण्याची डाळ टाकून जर केलं मग कांदा असं तसं लावून थोडस म्हणजे रशेवाली करते मग तसं.
हंम हंम
असं करते मग थोडस कांदा, खोबरं, लसूण जिरं
हम्म हम्म.
अस काय.
खोबरं लसण, जिरं काडून टाकते.
हो आणि कांदा थोडसा ग्रे थोडस घट पाहिजे ना ते पाणी पातळ होते ना मग.
हम्म हम्म ग्रेव्हीसाठी कांदा लावते. शेंगदाणे नाही लावत ना तिकडे तुम्ही?
नाय नाय नाय. पांढरे पांढरे भाजी येते ना ग.
हम्म पश्चिम महाराष्ट्र शेंगदाणेस लावते शेंगदाण्याशिवाय नाही खात खोबरं लावत नाही.
हा.
असं करतेय
म्हणून तुम्हाला शेंगदाण्याची भाजी आमच्याकडे आल्यावर अशी वेगळी हिरवट लागते.
वेगळीच लागते पोट नाही भरत कसतरीच वाटते गुडचट गुडचट
असं असं होय म्हणून तुम्हाला ते माझ्या भाज्या तशा वाटेल. आणि आम्हाला सवय झाल्यामुळे तुम्हाला आम्हाला असं वाट एवढी चांगली झाल्यावर पण हेला का आवडत नाही. भाजी
शेंगदाणे अजिबातच लावत नाही ग शेंगदाणे
हो.
आमच्याकडे शेंगदाणेशिवाय भाजीच नाही.
जाव तो कशाला तोंडरे आणि आपल्या गवराच्या शेंगा
हम्म हम्म.
त्याला तिळ लावते शेंगदाणे नाही लावत.
शेंगदाणे नाही लावत तीळ लावते.
हो.
हम्म असं आहे चांगलंय मग. इकडेच अस खोबरंही जरी सुकं घेतलं ना तरी वेगळंच भेट त्याच पूर्ण परीपक्व झालेला नाही भेटत तई.
अगं जेव्हा आपण येत दिवाळी बिवाळी तेव्हा एखादी किलो घेऊन जायचं दोनशे रुपयाचं.
हो हो बरच दिवस जाते ते तर म्हणा आम्हाला दिवाळी मध्ये भेट ते काळ्या पाठीचं खोबरं म्हणून येते एवढुसा एवढुसा डोल. खूपच महाग भेटते एवढंस डोल पण घ्यायला गेलं ना तर ते पॅकिंग सहित हे राहते
अगं इकडूनच न्यायचं दिवाळीत, एक किलो न्यायचं तर अर्धा किलो न्यायचं.
हो किती दिवस जाते अर्धा
मग न्यायचं का?
हम्म म्याऊ सुद्धा बघायला तयार नाही मोबाईलच्या समोर आमची मॅडम.
का नाही?
म्याव म्याव.
हा येऊन गेली का म्याव?
अगं एक बोका आहे आणि एक मांजर हाय छोटी. छोटी म्हणजे मोठीच आहे ती ही असन काय म्हणते फिमेल असन.
हं.
हम तर त्या दोघी किती दिवसभर आम्हाला परेशान केलं आणि हाकललं ना तर येऊन पडते.
हो का.
हो.
दार लावून ठेवायचं मग.
दार लावूनच ठेवतो, घरात नाही येऊ देत. जिण्यावर नाही का
हं.
मग ताई बऱ्याच वेळ खालीच होत्या, कारण ती मांजरच जात नव्हते, मग आम्ही अशान पण ह ह ते पुसायचं नस ते का म मॉपचा दांडा त्यांनी तिला हकललं. मग कशी बशी गेली ती, पण बघकी तरी पण आहेच ते आता. गेली छान झालं. तेवढंच येते. आणि आज आमचं सॉफ्टवेअर पण हँ हँग झालं, सकाळी पण आली होती मांजर.
हां.
तर बाई अ मांजर कशी करते गं? म्याव कसे हे कशी कर ते कॅटी कशी करते? तर भू भू म्हणते.
कॅटी कशी करते? तर भू भू अशी म्हणे. भू भू आणि डकी कशी कर आं.
शेरू.
शेरूच तर आता विसरूनच गेली. टायगर कसा करते? तर खाऊ करते म्हणे. आणि डकी कशी करते? तर भूबूस म्हणे. तर रस्त्यानं नाही जरा जरी गाई म्हशी दिसल्या ना रस्त्यानं जाताना कधी कधी दिसते कळप. गाववाल्यांचा नाही का
हां हां.
तर त्याला पाहून म्हणते, आई भू भू आई भू भू.
गाई पण तिच्या भुभुच करते.
हो का, सांगायचं ना हंबा हाय म्हणून.
सांगितलं हंबाय म्हणून. मामा म्हणते, मा मा. अ पण शेवटी दुसऱ्यांना दिसले की त्याला बुबू च म्हणते
अशी कर हमा हम् शेर टकली हे टायगर कसा करते ग पिलू पिलू टायगर कस करतय बाप रे बघत सुद्धा नाही आता ही
हो हो ते तसच होते तसच लागते मोबाईलच्या मागे मागे
हो हो माव बंद झाली माव टायगर कस करतय सग पहिलंयग टयगर कस करत
हॅलो टायगर कस करतय सांग ना अजिबात नाही मोबाईल शोधत आहे ग जाऊ दे तुझ टास्क आला का बघ तू मला फोन कर झाले अकरा बारा मिनिट
अगं माहितय का ते आता मला ते हे भराव लागेल ना लिंक वर फॉर्म आता हे कुठे केलं का बाई आलं नाही आज
हम्म हम्म चालते किंवा काय आलं तर मला स्क्रीनशॉट पाठव ना मी सांग
अरे ते नाही का पाठवायला गेलं ना तर मोबाईल हँग होतय व्हॉट्सअप ला येत नाहीय तुझ्या
अच्छा हा हा नेटवर्क